हा. बोल.
तुमच्याकडे सिलेंडरचा काय प्रॉब्लेम काय नाही ना?
अ. आता काय नाही. मागच्या दोन महिन्यापूर्वी होता. आता नाही आता बुक केलं कीं नाही एक आठवड्याभरात येतोय लगेच.
आठवडा भरात येतंय. पण
होय.
पाहिजे तेवढे मिळत नसतीली. म्हणजे वर्षाचे बारा सिलेंडरच असतील ना?
हा म्हणजे एकदा बुक केलास की तीस दिवसानंतरच बुकिंग करायचं असं ते आहे. नियम तो. पहिलं कसं समजा बुक केलास आणि पंधरा दिवसांनी केलास तरी मिळत होता, आता नाही आता तीस दिवस थांबाय तय मगच बुकिंग करायचं.
हा. मग तेच- तेच.
हा. आणि ते बुक केल्यावर परत एक अ आठवडाभर किंवा पंधरा दिवसांनी मग येतो असं आहे.
आता झालं ना, युद्ध थांबलंय ना ते?
नाही- नाही चालूऐ अजून परत.
चालूच आहे होय अजून?
परत परत अमेरिकेनं हे केलं ना, बॉम्ब टाकले इराणवर.
होय काय? मला माहित
ते थांबलेलं पंधरा दिवस‌.
काही न्यूज पण नाही त्याची काय? अजून.
नाही आहे की. काल एक न्यूज आलती की आपल्या इंडियन हेच्यावरती शिप वर पण बॉम्ब टाकला ना एक इंडियन माणूस त्यात हे झालंय दगावला.
होय काय? ते कोण आहे?
होय. ते बहुतेक ह्यान टाकलंय इराण इराण इराण न.
इरान न. बर.
कारण ते शिप येऊन देत नाहीत ना त्यांच्या त्या समुद्रातन हिकडं. ते जात असणार आहे मग ते काय माहिती काय? इंडियाला खरं अलाउड आहे पण त्यांनी कस काय इंडियाच्या ह्याच्यावर टाकलं काय माहित?
हं हं हं. ती गेली काय शाळेला?
गेली गेली. सकाळी साडेसात ला.
बर. आणि ते सीबीएसई वाल्यांचं सकाळी असतेय लवकर. लई लवकर घेतात शाळा.
होय होय.
कितीला सुटते ते?
आता सुटणार तीन वाजून वीस मिनिटानं.
हंक. ते आमच्या साडूची पोरगी हाय ति ज बी सकाळी लवकर असते. सात, सातला असते सीरियल.
हम्म. मुंबईत खारघरला, फेस टू फेस टू, तळोजा.
मग ते तुम्ही आधी राहियला होता, तिथंच काय?
अ नाही, ते आम्ही ह्याच्यात होतो. अ आगहोइंजन मध्ये. ते तळोज जो अलीकड नाही का, ते खारघरचा ब्रिज गेला याचा आपला मेट्रोचा.
हम्म.. हम्म.. हम्म.
त्या तिथंच कि फेस टूला, त्यांना तितनं उतरून बाहेर आलं की तिथंच आहे ते. आता फ्लॅट घेतलाय त्यांनी. हम्म. फ्लॅट घेतलाय काहीतरी अडतीस का चाळीस लाखाला. हो.
अच्छा अच्छा वन बी. एच. के. का?
हा वन, नाही टू बी. एच. के., टू बी. एच. के.
टु बी. एच. के., एवढ्या स्वस्तात. देऊ काय माव
आणि मेन म्हणजे तिथं स्विमिंग पूल आहे सगळं आहे तिथ. स्विमिंग पूल, खेळायला हे ते सगळं, नाही वन बीएच केच असेल, माझ्या बी लक्षात नाही आलं नाही.
हा.. हा.. हां. नाही तेच म्हणतोय मी, अडतीस मध्ये टू. बी. एच. के. नाही भेटणार त्यात. त्यातले त्यात अच्छा, असं आहे होय. मग अस
आऊट साईडला. हम्म.
हम्म, कारण आपले इथं पण इस्लामपुरात आता बरंच महाग झालंय. हा.
तेच की.
हा. असतील. हम्म, तेच म्हणलं अडतीस लाखात फक्त टू बीएच के. मुंबईत कसं काय भेट
हा. वन बी. एच. के. असलं. माझ बी लक्ष नाही.
तुम्ही गेला नव्हता काय?
गेलो होतो, गेलो होतो. आत नाही गेलो रे, ती पूजा चालली होती. तेवढ्यातच आम्ही तिथं होतो. आत गेलो नाही आणि विचारलो पण नाही. हा पुजा पुजा. एक दिवस अख्खा मट्टयाचा अख्खा दिवस बुडवला पंधरा हजारचं नुकसान त्या दिवशी. विषय म्हणजे. आणि नाही जावावं तर मग काही टोकालाच जातंय सगळं.
नाही, नाही, नाही. ते कसं आहे माहिती आहे का? पाहुण्यांच आता एक तर तुमचं इकडनं काही व्यवस्थित नाही. इकडनं आहे तर, ते तर व्यवस्थित ठेवलं पाहिजे ना.
नाही ह्ये बी म्हणतं होता, आम्ही राहायला पावसाळ्यात महिना भर येतो. पण त्यांच बी बरोबर हो त, की ही जी टायमिंग असतंय, ती त्या टायमात नसतय ना.
नाही ना, नाही ना, हे पुजाच जे वातावरण असतंय पूजेच सगळी पाहुणे येणार, भेटणार. ते तेव्हा थोडीच असणार.
होय.. होय. त्यामुळेच मग काढलं काय केेलं रात्री बसलो काम करून रात्री बसलो सकाळी पूजा अटेंड केली, आणि त्या टायमालाचं दुपारीच निघाली आन रात्री येऊन माल बनवून ते केलं दुसऱ्या दिवशी उघडलं म्हणजे बघ. एकदा मठ्ठा सुरू झाला की मग काही सुट्टी नाहीच ह परत आलो आम्ही अकरा बारा बाराला आलो घरात.
आय आय बरंच उशीरा आला कि मग.
मग कसं केलं बघ हा होय बस न बस न बस न
आणि कपिश न कपिशला घेऊन
होय होय होय सगळे तिघे पण.
आयला सगळे पळापळच कि त्या दिवशी मग.
पळापळ म्हणजे विचार कर ते कामाचा बी लोड असते आणि त्यात. लय लय उन्हाळ्यात कोण पण बघाय नसतय आम्हाला पावसाळ्यात फक्त आराम करताना दिसतय आम्ही सगळ्यांना.
खर हाय खर हाय. बर जाऊ दे परत एकदा जाऊन यायचं रे असंच
होय आताच आत्ता टाइम आहे पण कपिश मुळं अडाकलोय.
हा ते
कपीश चं सुट्टी नसत्या आता. आता अजिबात सुट्टी नाही क्लास तर बुडवून अजिबात चालत नाही. शाळा एक वेळ ठीक आहे एक दिवस किंवा अर्धा दिवस बुडवणे पण क्लास बुडवून नाही चालत, क्लास कुठला तो ह्याचा स्कॉलरशिपचा.
स्कॉलरशिपचा हा आलं लक्षात.
रविवारी हे काय ते स्पर्धा हाय मलकामची सांगलीला का कुठतरी आहे, आणि ह्यो बसल असंच सराच जरा वाटतंय सराला की बसणार आहे या वेळच्या चांगलं करतोय मग आता ते रविवारीच हा मग रविवारीच आलय आणि स्कॉलरशिपचा क्लास ब रविवार हाय मग आता ती कसं करायचं तर म्हणतय मी तेचा नंबर आला की मी तुम्हाला फोन करतो आधी अर्धा तास तुम्ही घेऊन या त्याला. आष्ट्यात आष्ट्यात आहे स्पर्धा आष्ट्यात आष्ट्यात आहे आष्ट्यात स्पर्धा हम.
हा मग ठीक आहे म्हणाव अर्धा पावन तास आधी सांगा म्हणाव म्हणजे मला तसं लगेच निघायला.
हा म य असं हुतय बोंब सगळ.
ते ते तुमचं पण तेच आहे रे लक्ष लागणारच नाही.
हां, तेचं की.
तुमचं पण लक्ष लागणार नाही ना आर्ध लक्ष त्या क्लासकड आर्ध त्या फोन कड.
हां लय आवाघड झालय.
बर काय आता ते करायच पाहिजे आता हाय त्याच दिवशी सगळं म्हणल्यावर, मग ते स्कॉलरशिपचे सर परत घेणार नाहीत. हे तेवढं झालेलं.
हा ते लय कडक हाय तिथं स्कॉलरशिप मध्ये, तिथं सुट्टी घेऊन देत नाहीत काय असं म्हणजे पालकांना बी लई सहभाग करून देत नाहीत आले की सोडायच खाली थांबलेले असत्यात ती ते मो्ट्याचच कस्टमर आहे आमचं. पण शिक्षक तिथं एक चार पाच जण काम आलाय हायत तिथं. त्या क्लासमध्ये हम्. ते सोडायचं अन् लगेच अ पाचला न्यायला यायचं परत संध्याकाळी
हम्, हम हं, हं
आणि अ ती सांगत्यात पोरं आता आम्हाला
हा,
ते ड्रॉबॅक त्याच आम्हाला एकानं सांगितलं तिथ लै मुलांवर अत्याचार- अत्याचार करता ते.
हो.
पण आम्हाला आता आम्ही सुरू केल्यापासनं आम्हाला बी कपीच म्हणतोय जरा अभ्यासाचा लोड येतोय हे येतोय त त्यावर त्या मॅडमला सांगितलं अस -असं म्हणतोय मग मॅडमनी समजवलं त्याला. आणि एक तिथं कसं आहे असं टेकून बसून देत नाहीत, अस ते बसून- बसून खाली बसायचंय आणि ते बसून- बसून पाड दुख दुख त्या हो पाठ दुखते त्यांची हा म आम्ही त्यांना विचारलेलं नाही असं का करताय तर, माझंच म्हणणं असेल की ते पोरं एक -एक वेळ टेकायं दिलं की झोपतं बी असतील रे दिवस- दिवस बर अस असल्यामुळं म त्यामुळे बी एखाद्या वेळी टेकायला देत नसतील, किंवा असं ताठ बसा हे ते असं असल.
हा, हा, हा त्यामुळं असल.
हम्म ते विचारायचं एक दिवस असं काय म्हणजे बाबा बेंच का ठेवलेले नाहीत किंवा काय?
हा, हा, हा,
हम्म,
हं, हा, हां,
आपल्याला काही स्कॉलरशिपमध्ये बसलाच पाहिजे अशी अपेक्षा नाही रे. पण अं त्याच्यामुळं का नाही ह्या आपल्या वर्गात त्याला ग्रीप पकडत्या वर्गात
हा बरोबर आहे कि फरक पडणार की
हा, वर्गात फास्ट होतेय. त्यो स्वतः सांगा होत की मी स्टेटसला टाकलं होतं मी अ स्कॉलरशिपला गेल्यावर दुसऱ्या दिवशी.
हा, हाहा, हा,
तो सांगत होता की मला हे असं -असं लिहायला मला तासभर लागायचा, इथं पंधरा मिनिटात होतयं म्हणतंय. नाही.
बरंबर, बरं ते जरा प्रॅक्टिस होतिये ना मग फास्ट ती हा, हा, हा बरं.
बाकी काय?
बाकी काय नाही, आता काय थोड्या वेळात हे करायचं काम चालू करायचं.
हं, आता ह्यो कॉल झाल्यावर आता उद्याच लावतो म्हणजे जरा विषय पण नाय हे ह्याच.
होय चालतंय च तरी पण लाव काय त्याला, हा
विषय संपवता येतात एक- एक क.
ते आजीनी जे खाल्लंग का नाही मग?
हा, खालंय- खालंय चालले खायाच आता. ति खायला लागलेत नाही, आले आपलं बाहेर फोन लावायला
हा हा हां
हम्म
तिथं काय जंग जंगलाच्या शेजारी म्हणल्यावर शांत असणार
नाही जंगल नाही, असं राणा आहे, राण, सगळं रान आहे जंगल नाही पण ते पारळीत जास्त करून असते त्या त्या येत ते आपल्या इस्लामपुरात आलं होत माहित आहे ना
अ होय बघितले किती उरणातला व्हिडिओ आमच्या शाळेच्या ग्रुपवर पण टाकलेला अरे काय एवढं वस्तू
हा हा ते काय झालं, तिकडे ते बॅक साईड ला का राहुल याच ह मैदान राहल्यापस खाली तिकड गेलं की एक हे आहे बघ स्मशानभूमी त्या, ह्याच्यापाशी आता तुला कठ सांगाच उरात ना उरात ना त्या शिवाज चौकातन खाली गेले ते ओढले की स्मशानभूमी आहे आडवा रिंग रोड आहे रिंग रोड रिंग रोड हा मग ते तिकडून हा मग तिकडून आलाय ते तिकडून राहणार आणि तो काय लय आत शिरला अशातला काही भाग नाही त्याशिवाय चौकात जाणार आहे
अच्छा, अच्छ, अच्छा, बर बर,,
ते गांधी चौकात नाही येणार एवढ्या आत
नाही नाही नाही ते काय पकडून नेला त्याला का कसं काय झालं मग
नेलं की पकडून न्यायलागे पकडून न्यायला कायद्या तडगिडी जा इथ जाय फॉरेस्ट वालीत ती लगेच गेलीत गाडी घेऊन
हा हां
गाडी पकडला पोलीस बी आली होती
बरं बरं बरं
हम्म नील पकडून
माणसं काय शान आहेत व्हय माणसं काय काय घाबर न तसं डायरेक्ट जवळ जायला लागल होय, कसल याला लगेच आपल्याला कस भीती वाट त्या ना याला अंगाव बिंगाव उडी मारयला आपल्याला झेपणार हवीती कसल ताकत असते त्याकडे
होय होय
आणि एक पंजा फटका मारला की संपला आपलं पण, अर्ध त्यातचा गायब होत त्यातलं एनर्जी हम्म मग काय लोकांच काय नाही काही घाबरत नाहीत काय नाहीत आपलं उगाच व्हिडिओ बनवायचं नादात
हो हो रिस्क आहे
हा ना बर चालते ठीक आहे, ठीक आहे, झालं आता काय साडे अकरा मिनिटं झाली हह
बरोबर
चालते जावा शिस्तीत मग आणि बघ कधी वेळ मिळेल तेवा कर मग करते कॉल हा ठीक आहे ठीक आहे चालतय ठेव काय मग हो, ओके ओके चल हा बाय